हॅलो
तुम्ही जाण ते
कोही नही जेवण झाल काय
हा
आहो काय काय पाणी गिनी कस आहाय
बरोबर आहे पाणीच नाही आता दया
आमच्याकडे तर खु हू खूप पाऊस चालू आहे हम काल आलता हा
हाव काय
हाव जवण लोगारे
ह झालं नव
भाजी काय केल ती भाजी काय केली बापा रे आम्ही मसाला वांग केलत आज.
होव काय
हम्म केल्या वांग्याची भाजी केली, वरण केलं तडकाच.
हाव काय
आता जेवण झाले आता बसेला.
हम्म
चक सकून नाश्ता केलता.
हा
कचोऱ्या मचोऱ्या खाल्या नाश्त्याला कचोऱ्या
हा घरी बनवलत्या की विकत आणल्या होत्या?
नाही घरी केलत्या आम्ही.
घरी
होव
हा
मुली, मुलं नाहीत का तुम्हाला?
तुम्ही कुठे रायता?
वारखेड.
वारखेड मसाय
तुम्ही कोण हा?
आम्ही त्याच्या बाजूला
आ
यायच्या घरचीच बाई हाव ना मी. ते बहिले काम आलं तर ते घरात गेली तर मग मी बोलून राहिली गाडी्या आव मी.
हा अच्छा तुम्ही नाही का घरलामध्ये
नाही
का बर
नाही बाई. बाकी
हा काही नाही.
शेंगा फोडत आहे आता एकादसले.
हा
हम्
मुलगा, मुली नाही का तुम्हाला?
मला दोन मुली आहेत. एक मुलगा आहे.
अच्छा! कोणत्या क्लासमध्ये आहेत ते.?
त्याचे लग्न झाले. पोराचं राहिलं.
बापारे! !
पोरगी असेन तर सांग जा एखांदी.
हाव ना सांगीन ना.
हा सांग जा.
हा.
गाडी आयसर चालवते. आयसर आहे आमच्या घरी.
हो काय शेती किती हे.
शेती काय चार एकर.
ह काय,
कर एकच पोरगा हाय.
एकटच आहे काय?
हा.
अच्छा! !
अड नाव काय आहे तुमचं गाडे.
गाडे.
हा.
कुंभी हे आम्ही कुंभी.
कुंभी आहे काय.
हा गजनन गाडे, विनोद गाडे.
अच्छा! !
भीमरावं सरला ओळखाता का तुम्ही?
अ माझ्या घरचे पाहुणे ओळखतात.
होव का.
ह ट्रॅक्टर वर असतात त्याची ओळख आहे तुमच्या बाबाची याची.
हां. प्रकाश.
आ.
कोणाला ओळखतय मग तुम्ही?
हॅलो!
ह हॅलो! !
हा. बोला ना? अरे मी घातल बाई. हॅलो.
हॅलो.
हा.
आवाज नाही येत आहे.
आवाज कमी कमी येऊन राहिला. जेवला ना का?
जेवलो.
मग कवा कवा आवाज काढत जाना.
हिकडं कसं काय. तुमचाच आवाज नाही येत आहे.
मला तर स्पष्ट येऊन राहिला.
आम्हाला नाही येऊन. रेंज मध्ये असाल ना.
अ शेतात जात असतो. आज घरी हाव सगला पडून राहिली.
हाव काय.
हं.
कव्हा पावसात.
आज दांधेल चालत ना. ओलेयतवावरत.
हा. जेवण बीवण झाल.
जेवण झालं.
हा होय.
हम्म. वावरत काय पेरलं.
वावरात त्याचा कापूस पेरला. कराठी.
ये ना मग सोनारेला आल्या कि, अटी आहे. गायत्रीच्या घरापाशी घर आहे बघा. बस स्टँड वर आ शेवळ्या पापड आहेत कि नाही.
हा.
शेवळे पापड करायला येता की नाही.
हा.
आणि तिकडूनच आहे माझं घर बाजूला.
हा. येणार ना.
एकदा मग पुढच्या वर्षी पापड घेऊन शेवया पापड कूट
हा.
पापड कुठ काय किलो आहे?
हम्म पंचवीस रुपये.
पंचवीस रुपये.
हा.
हो का.
शेवडा.
एवढ्या वीस आहेत. विसई यत वीसही यत, पंचवीसही येत दोन्ही हे पंधरा आहेत पंधरा हान अस्सी रुपये पापडाचे
हम्म
आता कमीयं आता करता तर कमी भाव हाय.
हां
आपण घरात हाय पुण्याला झालंय
हं बाकी?
कडे निव
ये जा मा वटी आल्या की तुमच्या आधी तिकट राहते नायं
काय?
आमोल चिकटे
हाव हाव
चिपते ते म मावशीचा पोरगाच हाय तो
अमोल तिखट हाय टे सळणं
हा मग मावशीचा पोरगाच हाय माले
हाव ना
नाही बाई हे आहे ना, हाटेल आहे ना त्यायची हाटेला हाय ना त्यायची?
होट हॉटेल, हाव हाव
वरखेड फलट्यात
हा फाट्यावर आहे ना.
हा तुम्हाला पुरी कितीय?
एक
मुलगा?
एक हाय
हो काय मले दोन आहेत बई हो, दोघीचे लग्न झाले लेकरं बाकर हाईत काय इले
कुण्या गावला दिलयं?
एक काय पनरली एक हायं बेलुरा उमऱ्या पशी
हां
माई लक्ष्मीचे पा अ पणज हाय अंजनगा परक पडा
हाव का
अ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
. म साईच्या घरी येतात माया घरची बोळा ट्रॅक्टर घेऊन? तेले हा काय माणसाली वय काय नाय आहे तुमच्या घरच्या बा सुना काय
तुला काय समस्या हाय?
परता निंबाईले याले त्याले काही कार्यक्रम झाला तर येतात बई आमच्या घरी. वारखेळ पाठ्यावर हम्म.
बजरंग मसायचे भाऊ आहे ते.
हा काय अ ती येताच एका परी आमच्या घरी.
हाव ना वळख अशीन ना तुम्हाला बाजऱ्या मोसायची?
हाव.
म त्यांचाच बहुत लहान भऊ आहे.
हाव काय.
हम्म. ठेवते म आत्ता.
ले ना